हॅलो.
हॅलो, आवाज येतोय का? हॅलो.
हॅलो. तुझा पण थोडा थोडा अडकतच हॅलो. हा काय करतेय?
काही नाही बसले
ह्याला का?
तुझा फोन आला होता.
हा.. मग कुठं गेले होते ते बाहेर. खालील
बाहेर का? हो. गेलो आज, पेमेंट आली. तर गेलो असंच खायला.
हा. हा.. हो हा. हा.
किती झालं?
ते बावीस.
अकाऊंटला आलं?
हावो, आले नाही उद्या येणार आहेत. हा, मम्मी म्हणे आजच पार्टी करून घेऊ. आई म्हणे आजच पार्टी करून घेऊ, मी म्हटलं बरं.
जरासं जरासं जरासं काही का हे केलं ना, कॉलवरच बोलल्या तीन दिवस.
आ?
कॉलवरच बोलले म्हटलं, तीन दिवस.
हावो.
हम्म.... निलेश ना आम्हाला सांगितलं की
सांगितलं. पप्पा म्हणतेत डोकं दुखलं तर, आम्हाला नाही सांगायचं.
हो का?
आईला म्हणतात, हावो डोकं दुखलं तर माझजवळ यायचं नाही म्हणे बिलकुल. हं.. हा.. आरे नुसतं पप्पा आले की, कॉलवरच दिसू राहिलो आम्ही. दोघी बी? म्हणे पागल झाल्या, पागल झाल्या म्हणे या.
मामा मामा काय म्ह माहि मामा काय म्हणे सासु सुना एकाच घरात एका एकासोबतच बोल राहिल्या म्ह
हा काल फोन आला होता पप्पाला पप्पा आणि हे मीनमामा बोलत होते म्हणे ह्या पागल झाल्या म्हणे बाया फोनवर बोलू बोलू ते तिकडच्या रूम मध्ये असते हे इकडच्या रूम असते इच्या इथं फोन करू राहिलं म्हणे. मंद फोन कर कट करत होते ना काल फोन चाल होता कट करत होते म फोन नाही म्ह पागल झाले म्ह बाई बाया हो
करू ना,
तुम्ही कटुताचा फोन लागून नाही राहिला अमृताचा फोन लागून नाही राहिला मग पप्पानी सांगितलं ते बोलू राहिली म्हणे पागल झाल्या म्हणे या बाया
हा हा हम्म...
हम्म.
काय करताय हो?
वहीनी जिथं आई काय आता, पप्पा आले आता गरम-गरम पोळ्या टाकून देऊ राहिली.
हा
हा हा मी पप्पाला विचारलं ते नर्सिंग नर्सिंग हा नर्सिंगच त्याच पप्पा म्हणे बेस्ट आहे म्हणे ते करायचं असेल तर कर कर म्हणे
हो
लगेच जॉब लागते म्हणे सरकारी हा
मी तर तेच म्हटलं तु लगेच जॉब लागते बायचंच का नाही कारण ममीच तेवढी आहे नर्सिंगची हम्म
हम्म तेत तेच करतो आम्ही
हो करत ना ते करूनही आपलंच हा आपला आपल्या हॉबी पण कराय आपल्याला फॅशन डिझायनिंग जर आवडत असेल तर कोर्स करून घ्यायचा एखादा चालू मय रील्स
होा रिन्स बापरे र
हम्म हा हा
निष्करी राह
एक
हम्
अगं फॅशन डिझानर म्हणजे आपण जर कोर्स केला अस समजा आपल्या जर काहीतरी सर्टिफिकेट वगैरे असलं तर हे दुकानात लोक काय करतात की त्यांची आयडेंटि साठी म्हणून आपल्याला शूट करायला लाग असे हे करतात
हा ते आहेत ना इकडं आहे ना बीड मध्ये आहे ना दादाचा मित्र म्हण उगले माहिितय का ते सिरीज बघितली का तू दादाची ते सिरीज माझी शाळा
नाही बघितली नाही बंद केलं म्हणजे अभ्यास होत नाही ना ना म्हणून मग डिलीट केलाय अकाउंट आहे तसं ओपन करत असते मी
हम्म
ओपन करत असते मी मधा मधात म जेव्हा फायचं तेव्हा पण मग असंच काहीतरी पाहत बसत असं काही गोष्ट वगैरे मग
हम अकाउंटटी नाही अकाउंट डिलीट केला फॉरवर्ड केला मी ना म्हटलं आता जेव्हा स्वतः अभ्यासामुळे पप पय म्हणे बंद करते मग केलं करून टाकलं
पासवर्ड तरी माहीत पाहिजे मग आपलं तेच अकाउंट चालू करत आहे ते डबल
हा वगर वग बिना पासवर्ड ऑन करता येते
कस
थोडी आहेत ते आहेत
ह!
हा.. तेव्हाच काय डिलीट करू, हिंमतच होत नाई डिलीट करायची.
हम्म. ते अकाउंटे गे गेलंय पाहिजे म मी मिनल तसंच करून घेतलं मला पासवर्ड दे म्हण करून म मी तिचा पासवर्ड चेंज करून
तिने मोबाईल घेतला स्वतःला
नाही नाही. मम्मीचा ए ना ग. आता दागलं वर्ष ए ना डिलीट करतो अभ्यास होत नाही त्यांना होतच नाही तसा अभ्यास ते.
हम्. ते ते म्हणलं दाहावीच, होतच नाही बाबा ते मॅसेज द्या. अरे ते कुठे ठेवले काय माहिती मी. त्या आता पसारा काढायचं ए ते पुस्तकाच्या आन ते हो तेथून त्या
हम्म. ती म्हणे आलं मी तू मागितलं होत म्हणे मी वाटलं ह हा. हो.
अन् ते इ आता काड त्या काकूले अन् ते पेपरं बी काढायचे पप्पान ठेवले होते ना ते सज्जावर ठेवलं डाय
हम्म. हा खाली जागाच नाई जास्त. वापरल
नाही ना. दोनच खोल्या अन कुठं काय.
ह
आता ते सगळं न काय अ.. हा..
मी अटलं बाप्पा काय फोड तो मागत बसली म्हटलं, इथंच मागायचं असतं म्हटलं कोणाला डायरेक पेपर हातात दिला असता म्हटलं त्यांना. ह हम्. येत येत असतील काय माईती. आमच्या वेळेस काहीच नव्हतं हे. मण काहीच माहित नाही दबज
हाव, माझ्या जवळ ना सव्वीसचे सॉरी पंचवीसचे पेपर एत अन् सव
हो, देचो ना मग. तू येशील इकडे खा इ एक म्हणजे मामी वगरे त्यांच्या जव हो हा तेव्हा तेच. हो हो.
हा, परभणीला.
हो.
हा. हम्म.
नाई झुडिओ मधून टॉप आणला, त मला होत नाही ये म्हणे. मम्मी, या पोळ्या टाकू लागली ना म पप्
कोणाला ग?
म्हणली, क मा.. झुडीओ मधून टॉ टॉप आणला तीन स्वतः
हा हा..
ते छोटु मी तुल देतो म्हणते. म्हणे खुप सारे टॉप आणले म्हणे मी तुल देतो. मन मऊन राहिलेय म्हणे.
हा हा हा..
देवच
ह ह.
हा. हम्म.
अजून. तर म्हणते काहीच काढलं नाही म्हण त्याच मी न हा, जिमला जाते म्हणते दिदी‌.
हो तू बोलली का तिच्या सोबत.
नाही, अरे कॉलेज लागून नव्हत राहायला. मग आता फक्त दोनच राहिले कॉल करायचे माझे.
हो का किती झाले मग आता टोटल.
हम्म. आता आठ.
आदि झालंय का, त्याच्यात माहितय का असे आता पाच कॉल झाले समजा खाली किनी रिफ्रेश व्हायचेत म्हणजे तुम्ही अजून कॉल करू शकता बा मग त्याच्यावर क्लिक करायच अजून पाच कॉल येतात.
हा.
ऍड होतात त्याच्यात, असं करायचं. माझे पाचकाँल झा हे सां
हो. हो का, साव्व चाल
हम्म.
म्हणजे तुम् पाच झाले तुझं पाच झालं सगळं.
कपात झाली.
कि कालचे पाच.
नाही गं आजचे पाच.
अच्छा आजचे पाच.
हम्म.
मग कस काय लागला कॉल सहावा.
मग मी तेच म्हणताय ना तुला. खाली खाली आपण जे कॉल कॉल करा असं येत ना का? आता पाच कॉल झाले त्याच्यावर क्लिक करा डबल त्याच्यावर क्लिक करायचं मग अजून पाच ऍड होतात.
हा काल काल तसच झालत ना अजून पाच अँड झालते.
हम्म.
हम्म असं असतंय का ते.
हम्म.
मग तू अभ्यास कधी करता.
अभ्यास आज आज तर काहीच झाला नाही आज घरी होती. त लॅबमध्ये जात असते ना मी. हॅलो.
च झालं नाही म्हटलं लॅब मध्ये जात असतो ना. हॅलो.
हा.
कटनोक करू आवाज जरी गेला ना तरी कटनोक
मला यायला तुझा. ह नाही नाही. ह एकदमच तुझा आवाज एकद फास्ट येते.
हा तेच ना तुझा हम्म तू जाईतसच. तस होते एकदम फास्ट आहे ते फास्ट बोलून राहिलीस सारखं हो पण तिथंच नाहीहिजे ते त्यांच्यात जवळ हम्.
हो. ते मांजरीच्या पिल्लाशी सुचू देत नाही मला.
तिकडे बाहेर ठेवले का आता आ ते किचनमध्ये होते ना.
बाहेर नाही त्याला आता पाय फुटले ना दरवाजा हे दिसलं चालू दिसला की पळतात बाहेर
हा. काच नाही बा्पा माझझे शिकिल्ल
आता कधी अस वाटला कधी देतो, कधी नाही तर रात देऊन बसल्या बाबा.
हा का सिंबा
नाही पिल्ल झाली की आता वागवायचच नाही म्हणजे मांजरा
हॅलो माझा झाल्यावर तू कर मला कॉल.
हॅलो.
हॅलो माझा झाल्यावर म्हटलं तू कर कॉल.
हो हो.
काय लागला तर नाही लागला तर मग दुसऱ्याला कर.
हो हो.
हा.
बारा
काय करते.
नाही म्हणे दहा मिनिटाचा काय
हो तेच दहा बारा मिनिटाचं
का ना
तुझं जेवण सारख
हा. नाही झालं माझं